हॅलो! हां. हां.
तुमच्या कुटुंबामध्ये कोणकण आहे,, म्हणजे कोणकोणय किती पर्सेन ए.
आमच्या इथे आम्ही, नऊ जणं आहे.
हो का.
हम्म.
आमचं पण कुटुंब छोटसंच ए,, आम्ही चारच जणं असतो.
हम्म.
छान वाटतं पण मोठं कुटुंब असलं की खूप छान वाटतं.
अ आमच्या इथे आमचे अ फॅमिली एकत्रचये अजून आमची.
हम्म हम्म हम्म मग तुम्ही सगळे सण कार्यक्रम सगळे एकत्र कुटुंबा सोबतच मग करत असणार.
हो.
हम्म, आम्ही पण सगळे सोब बर हम्म
सर्वे सण आम्ही सोबत त साजरं
आम्हाला पण मोठं कुटुंब आवडतं पण आमचं कुटुंब छोटंय. आणि कुटुंबस सलं की मग जरा, मदतीला पण जरा कोणी पण असतं, काही आड काही अडचण आल्यास,, हम्म.
हम्म, आमचे इथे आम्ही सर्व एकत्र सण करतो, म्हणून सगळे एकामेकाची मदत मदतीला राहतोच.
हम्म हम्म. अच्छा
आमच्याकडे दोन -तीन गोष्टी खूप मोठ्या ह्याच्यात होतात, त्याच्यामुळे आम्ही सर्वे त्यावेेळेस सर्वेच एकत्र येतो, आता आमच्याकडे रोट वगैरे असतात. रोटचा कार्यक्रम पण मोठा असतो आमच्याकडे.
हम्म हम्म हम्म काय काय करतात तुम्ही तिथे तेव्हा?
आमच्याकडे कानबाईचा सण असतो त्या त्या दिवशी आमच्या इथे पुरणाच्या पोळ्या वगैरे तेे करतात.
हम्म
खीर वगैरे ते असं असं सर्व बनून मस्त आम्ही पूजा करायला जातो जिथे कानबाई राहिले तिथे.
हम्म हम्म हम्म.
मग सर्वे सगळे सोबत जातो, पुजा करायला वरती असं. पितळाचं भगोन असत, त्याच्यामध्ये सर्व स्वयंपाक केलेला ते घेऊन जावं लागतं ते
हम्म हम्म हम्म
त्याला ते दिवा वगैरे लावून घेऊन जायचं मग तिथे कानबाई समोर पूजा वगैरे तेे करायची, मग परत घरी यायचं, मग सगळेजण जेवण वगैरे करतात मग ते जे पीठ असतं, ते पाच दिवस आम्हाला सर्वांना एकत्र खाव लागतं. म्हणजे सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र करावा लाग तो मग पाच दिवसापर्यंत
हो का?
ह मग दुसऱ्या दिवशी कानबाई उठते, त्या दिवशी खूप मोठं कार्यक्रम करतात काही लोक, खूप मज्जा येते त्या दिवशी.
हम्म हम्म हम्म हम्म कानबाईची मिरवणूक केली जाते ना, नदीवर मिरवीर जातं, छान फुगडे वगैरे खेळतात डान्स करतात.
हा
हम्म
आमच्याकडे कानबाई नसते, फक्त रोट असतात आमच्याकडे.
हो का?
हम्म पण आजूबाजूला असतात बुवा कानबाई मग भेटते आम्हाला बघायला भेटून जात.
हो का?
हम्म
अच्छा हो का, छान मजा येत असेल खूप?
हा आणि ते पावसाळ्याच्या दिवसातच असत ना मग छान असत बुवा, वरतून पाऊस येतो आणि ते कानबा जात
हो ना, खानदेशातला प्रसिद्ध सण आहे ना खूप. कानुबाई उत्सव.
हम्म्म
हम् अच्छा.
तुमच्याकडे नाही होत का ते.
अ हो असतो आमच्याकडे पण पण खूप कमी प्रमाणामध्ये असतो.
हा.
सगळे. नवरात्रामध्येध्ये आरत्या वगैरे लावल्या जातात.
हा. आमच्याकडे ते चौदस ला असतात आरत्या वगैरे आणि. असं म्हणजे वर्षात ना चार वैस असतात आमच्या आरत्या वगैरे. आमच्याकडे ते. हरतालिकेची पण आरती असतात ते व्रत म्हणतो ना आपण. त्याची पण आरते असतात आमच्याकडे. हा मग ते गणपती असतात तेव्हाच करतो आम्ही. गणपती बसलेले असताना. करावा लागते किंवा मग गणपतीचे नऊ दहा दिवस असतात तेवढ्या नऊ दहा दिवस. त कराव लागतात ते.
हम्म हम्म हम्म.
हम्म ते पण आम्ही एकत्रच करतो.
हम् आमच्या पण आरती.
हम्म.
नवरात्रामध्ये. बाकी व्रत चार त्या चौदसच्या.
आमच्याकडे जावळ वगैरे पण काढतात ना मग चौदशच्या दिवशी आरत्या लावतो आम्ही.
हम्म हम् हम्म.
ह बाक. मग आता काय अजून लग्न वगैरे पण चालवून जातील.
हम्म हम्म आता देव झोपले असतीलल ना आषाढी एकाडशीनंतर आता. दिवाळीमध्येच तुळशी विवाहानंतर सुरु होते लग्न कार्यक्रम.
हम्. तुम्ही जातात का लग्नांमध्ये.
हो मग जातो ना.
आम्ही काही सहसा जात नाही आमचे घरचे लोकच जातात.
होय का?
हम्म.
छान हम्म जुना आहे. हंम गुढीपाडवा वगैरे सेलिब्रेट करत असणार. ‍
हो मग गुढीपाढवा, गुढी वगैरे उभारतो घरी.
आमचं पण तिथून नवीन वर्षाची सुरुवात होते, मराठी नवीन वर्षाची.
हम्म आमच्याकडे पण. आम्ही त्या दिवशी, हम्म हां आम्ही पण तसंच करतो, पुरण वगैरे किंवा मग श्रीखंड वगैरे असं बनवतो.
हम्म हा हा हा.
हम्म, कारण पूरण आमच्याकडे भरपूर वेळेस करतच असतात ना, मग आम्ही त्या दिवशी पुरणं वगैरें नाहीं करतं, वेगळं कांहींतरी गोडं करतो. गुलांबजामुंन वगैरें किंवा श्रीखंड वगैरें असं.
भावांची
हो ओओ
अच्छा
हम्मं अजूंन कायं कायं बनवतांत?
अं आमच्यांकडे, नागपंचमीला ते असं पोळी लाटूंन, तिलां वाफवूंन आणि त्यांचे ते कांय हे म्हणतांत त्यांला फुनके सारखं करतो, ते करतो, नागपंचमी येईल नां आंता त्यां दिवशी
हंम हंम हं हो कां, तवां ठेवतं नाहीं म्हणूंन.
हां तवां ठेवतं नाहीं, तांदूळ वगैरें नाहीं खातं मगं आम्हीं तसं बनवतो रव्यां ची खीर वगैरें करतो.
हो कां.
हंम हं, कांहीं ठिकांणी ते फुलेरा वगैरें पणं करतांत.
हं हंम हंम
आमच्यांकडे फुलेरा वगैरें नसतो, पणं हे बाकीच करावं लागतं सर्व.
हो कां
मंग अजूंन ते आंता श्रावण महिन्यांत ते देवं, देवं धुंतांत वगैरें सर्व झाडूंन ठेव हे इंथे सगळं धुंवा लागतं.
हम्मं हंम हंम
आंता तीथं अमांवश्या आंली कां तेवां ते पणं करावं लागतं, हां. हंम दीपपूजनं हां
हो कां.
हम्मं
छांन अजूंन श्रावण महिन्यांचे सोमवार करतं असणारं तुम्हीं, श्रावण सोमवार.
हांआं
हरतालीकेचा उपवांस
हां ते पणं करतो आणि बाकी कांहीं लोकं गणपतीचे पणं उपवांस करतांत.
हो कां
हम्मं म्हणजे मुलं वगैरें करतांत पणं आम्हीं नाहीं करतंम एखाद्यां वेळेसं पहिला उपवांस करतो गणपती बसतं नाहीं तोपर्यंत
हम्मं हम्मं हम्मं
गणपती बसले कां मगं कांहीं सोडूंन देतो मगं तो उपावांस जेवणं वगैरें करूंन
हो कां
हम्मं
अच्छा
गणपतीला मगं नैवेद्य वगैरें दाखवलं आरती वगैरें झाली मगं जेवणं मगं करूंन घेते मगं तोपर्यंत मुलं राहतांत थोड्या वेळ उपाशी
हम्म हम् हम् गणपती बसेपर्यंत उपासता तपास असणार. आणि गणपती बाप्पा बसला का म
मग एक अस म्हणजे एकत्रत बसवतो आम्ही गणपती पण
हम्म
हम्म
अच्छा किती दिवसाचा गणपती बसतो मग तुमच्याकडे?
आमच्याकडे पाचच दिवसाच असतो.
हो का?
हा.
अच्छा! आम्ही पण पाच दिवसाचा किंवा मग गौरी गणपती ज्या दिवशी उठात त्या दिवशी उठवतो आम्ही.
हम्म आमच्याकडे पाचच दिवसाचा असतो, पहिल्यापासन आणि बाकी ठिकाणी सात दिवस कोणी दहा दिवस असं पण बसवतो.
हम्म हम् हम्.
ण आमच्याकडे पाचच दिवसाचा असतो पहिल्या पाच न म्हणून मग पाचच दिवसाच करतो आम्ही.
हम्म.
हम्म
हो का? मोदक वगैरे करत असत
मोदक हा. मोदक वगैरे, नारळ वगैरे असतो. नारळ वगैरे फोडतो. शेवटल्या दिवशी का ते हा.
त्याच सगळं सामान नदीमध्ये विसर्जन करत
हा. गणपती पण आमचं म्हणजे मोठा गणपती असतो, त्याच्या सोबतच विसर्जन होतो आमचा गणपती असं एक एकत्र विसर्जन करतो आम्ही ते.
हो का. आम्ही स्वतः जाऊन नदीवरती विसर्जन करून येतो शाडूमातीचा गणपती घेतो आम्ही.
ह नाही आमच्याकडे जो गणपती मोठा असतो मंडळा चा त्याच्या सोबत तस विसर्जन करतो आम्ही गणपती.